हॅलो ह हां बोला शुभ दुपार
हलो
हॅलो शुभ दुपार काय करतय नाही बस काय नाही बस निवांत पाऊस वगैरे आहे क नाही नाही काही नाही कुठ इकड पाऊ पाऊस आहे आबाळालाय आता आहे पाऊस पण कस थोडं शहरात राहत असल्यामुळे एवढं पावसाच म्हणजे जाणवत नाही ना घरामध्ये राह गावाकडे कस पाऊस जाणवतो हे जाणव
हा आणि बाहेर फिरायचं ते काम वगैरे
तुम्हाला कुठलं वा हे चांगलं वाटतं शहरातलं की गावातलं गावाात गावातलंच कधीही वेसत हो खूप अस हो ना पाऊस जरी बघायचं म्हणलं तर खिडकीतून बघायला लागतो आता हा इथ तसय मजा पण घेता येत पावसाच्या हो छान वाटतं पावसा महि आनत होत तर पाऊस पडायला पडला का पहिला पाऊस नाही डय कांघोळा खेळायला हो नाही गावाकडचं वातावरण छानच असत हेल्दी असतं किती पॉल्युशन आहे इकड शहरामध्ये गाड्या तितक्या कारखा्या
कोणी बाहेर पण निघत नाही बसायला पण कोणी येत नाही
नाही घरातच घरात घरातच घरात हो ना गावाकडे कस चार बायका येतात बोलतात मला तरी गावाकडच छान वाटते वातवरण हा आहे संध्याकाय झाली का बाहेरोट्यावर बसतात सगळे लोक हो रात्री जेवण झालं त्या हो ना गप्पा का कार्यक्रम राला कात हा गावाकडच छान असत थंड असत पाऊस पडल्यानंतर पण मातीचा वगैरे तू वास येतो ना एकदम मस्त वाटत हो हा शहरात काय पाऊस ह पडला तरी पाणी कुठे जात ते समजतही नाही
हा सगळ्या सिमेंटच्या गल्या वगैरे
गरे सोयी सुविधा नाहीत गावाकडे एवढ्या पण माणसाच्या आरोग्यासाठी गावाकडचं वातावरण खूप छान
हा ते पण पण आ पण म्हणजे झालाय एवढ्या सोयी सुविधा त्या
जनरेशन हो
म्हणजे पुढे जग पुढे चालल तसे तस सैनिकता बरवा गावाकडे पण हळू
आहेत निघतय गावाकडे ण ह त पह त काय ह
पण शहरात एवढ आहे की कमवण्यासाठी वगैरे शहरात जावंच लागतं काही पण
पोरांचे शिक्षण आलंया हे ते गोष्टी आहे पोट भरण्यासाठी काही न काही व लागोव लाग गा कडे म्हणजे कसं उद्योग नसतातकाही नसतंशेतीच करायला लागते म गावाकडे राहायचं म्हणल तर प्रॉब्लेम आहे जेवढ सुखसो सुखसोय आहेत शहराकडे पण मग आरोग्य पण तेवढच खराब होत श शहरात हॅलो हॅलो हॅलो हॅलो!